ह झाले जेवन
हा जेवण झालं?
का गोळ्या घेतल्या का?
गोळ्या घेतल्या कोण रच क घेते कोण का नाही देते
हा याचा आवाज कमी अस कमी आवाज कोण येतो
आवाज कमी येऊ राहिला का?
हम
आवाज कमी येऊ राहीला
हा कमीच आहेेत कोण पण
आता येतोय फुल
हाय येऊ राहिला
ते रेंज रेंज कमी जास्त कमी जास्त होते
हम्म तुझी सासू माहेरी गेली वाटतं
हा आज माहेरी गेली
काय कराय जाणार?
मळ्यामध्ये ना बाद लावेल होती त वाळून गेली पाऊस नाही मग आज बाद लावती नाही तर मग कड काढीन
ह का कुठला अजून सय कुठ पोटू का.
हां पोटूळा हाय
म अगून ना आलू
हा लामच हे ना
हम्म किती एकर
तीन एकर साडे तीन पावणे ती
नाही नाही काही मक्का लावेल काही कपाशी
ह हो का
हम्
मी कांद ते का कार्या म जेईन व्हायचं असत हे जया ताईला व्हायचं होतं
नाही आता नाही होणार नाही आता ती संपलीच वेळे म्हणजे नवीनच आता आपण लाड क्या बहिणीचं कसं तवाच केलं होतं
हा हा
आता तस आहे हे आता नवीन जॉईन नाही केलं करण जाणार
अ जयश्री त म्हण्यवा
नवीन आलं जवा नवीन आलं तवा सांगणं मी तुम्हाला
बर बर नाही जेस जयश्री काकू नं आता मला बँकेत भेटल्यात ना तर म्हणे का नाही म्हणे ते तो म्हण त्याच्यान फोन लावला लगे जॉईन म्हणते कार्या अँप
नाही हो आता मला अनूसया ताईला त्यांचं करायचंत माझं ते पूर्ण होईल होत
हम्म
लाडक्या बहिणीचं आपण पहिले कसं होतं एकदाच अ- फॉर्म भरलाय तशी ही फॉर्म भरला म्हणजे ज्याला टॅक्स येलय का आता पहिले समजा तुम्हाला टॅक्स नव्हता तुम्ही फक्त अ प्लशवरून ट टॅक्स घ्यायच म्हणजे कार्या अँप घ्यायचं मग त्याला आहे त्याला ते तुम्ही जॉईन व्हायलय म्हणून तुम्हाला येतं जे जॉईन नाही होईल त्याला कसं येईल? त्याच्या मदी कोड टाकावा लागतो त्यानंतर सबमिट होत तिकडं तवा ते सबमिट आपल्याला रिप्लाय जोडी त्या त्या होत राहतो
मि तर म्हणेन आणि त्यानंतर पूजाला फोन ला त्यांच्या जावाला मनिका मोनिका फोन करणारे गुगल कार्या अँप घे
असं काही नाही होत राहते बोलले ते मला आता येल दि ना गुगलून घ्यायला लागते ना ते अँप आ टा तथोडीदत ते चारज ओरक का त्यांॅचल नावल्ली एल रा
हो मला ते अकाउंट नंबर जोडायचा आहे होत त्याला ते कधी कोण जोडतं ते
तुम थोडे ले कााल
नाही नवा अकाऊंट नंबर नाही जोडेल त्या मी पाहिजेईल पेमेंट याचीिथं
तुम्हाला येईच नाही पहिल पैसे
नाही एकदा ब आताच पहिली स्टार्टिंग आहे ना माग फोन लावायची प्रश्न प्रस वाटायची ह
ते यार सल फोन करन मग तुमचा अकाउं नंर फो पे नंबर जोडू लागून द्याल
अकाउंट नंबर अकाउंट नंबरच फोनपे नाही माझं
भाऊचा म त्यांच दिलेलं आहे मी मा एवढं कुठं दिवत
हा कोण नंबर नाही जाल द आहेत का
जोडलं जाते म्हणा विचारला का ते अर् त्याला विचारलं वरकळच्यान आहे का त्या दुसऱ्या गावच्या त्या ते मॅडम म्हण का काम करत मग त्या नाही आपल्याला जोडलेले आहे त्याच्यामध्ये
ह
मॅडम त्या सांगते मग त्या मॅडमला त्या ते कागदपत्र म्हणजे अे आपल्या ऑनलाईन कागदपत्र त्यांच्या पाठवते मोबाईलवर
ते पाहान विचरूून झालं
बरं विचारून पाहि नाही मी
हम् मक्या ना ज मानख होते जस् व्यवहार न पोण मातीन त कम काम करते काही
नाही हो आता आमचा नव्हता का घराचचा आम त्या चार पाच पाच लाख रुपये समा आमही देवाण घ्याऊन इकडे तिकडे आता माहिित ते आहे ना मग जिकून पैसे आले का ते ऐकचं नाव येतं
ह का
हा आपले थोडे पैसे चालले आहेत त्या थोडी फोन प नंबर ते माहित राहत पण ते चे पैसे टाकण्यासाठी इकडे राहतो इकड पैसे आपल्याकडे त्यांच्या इकडे पैसे वाढले कसतात आता मला सस विष शे रुपयेले तर आतापर्यंत आलेली आता मला मागच्या माझ एकशे पासष्ट रुपये आले
हो का नाही याच्यात माज आलीच नाही पैसे म्हणजे पहिलीच वेस नाही
तो माझ अकां नंबर टाकू नाही तर मग फोने नंबर दोन येतून अगदी नाही
ह फोनपेचा नंबर लवकर होतो म्हण ना
हं
ण बिलर लवकर हो तो म्हण ना
हा फोनपे नंबर लवकर होऊन जाते कॉल.
बर दिन म त जवाात
बरं ते विचरून पहिज यांचं.
हम्म
आता कॉल केला होता मला असं काय माहिती मी पहिल्यानच कॉल केला होता त्यां त्यांनी ते कॉलगैरे ोडाच होत मला ना हरेलो म्हणजे कारे आहे प वर माही कॉल बाकीेत तेल बोलायचं मला त्यामुळे मग कॉल पूर्ण आलेली आहे म्हग
हम्म
काल मी बोलले रुपाली सोबत लावला तुम्हाला परत ते द आले बाई आता परत कॉल आज.
आता वाढत हो जाते आता तीसपर्यंत कॉल येथील तुम्हाला ते.
किती होय तुम्हाला सगळे?
मला या तीसले ना त्याँक एक विचारला आता म पहिले पंधराच द्यातात क पाच पंधरा कंप्लेंट केली मी आता, पाच वाडीव आहे मला आणखी व आता वरतीिशे खाली तिशे आजच्या आज कम्लीट करता पैसे नाही पैसे ना
त एक भी येत नाही एक भी कॉलज येत नाही मग
नाही ती तेवढ पण मग आधुर राहात ते काम पूर्ण केल्या पैसे येत नाही.
म्हग ते कधी पूर्ण केयच इतक्या जणीस नंबर नाही हातो जेस दोन तीन जणी नं- डबळ डबळ लावले चालतेय त्यास.
हा चालत
बोल स बोलहिजच का दहा मिनिट.
बोलते ना का नाही बोल बोलते ना आता मी ना देन नाही यादी होती माझ्याकडे नबरायची ना तिच्या आध पाहत त्या तून नंर काढ द हो तुहाला दुसऱला ला पो आपणोत
मायचं दे पाठल तुम्ही आधी मिळालं कायचे काय नाही जेडी करून टाकली ती
तुम्हा पाठवले होती मी एकदा आधी
हा ती जीडी होऊन गेली मागून पोररी गावकाच जीड काढाली त्यां त
अरे
म अ पूजेच द्याला द त्यांचे एक मैत्रिणीच द्यायला.
त्या लिस्टमध्ये जेवढ्याचे नाव आहे तेवढ्याच नावाचे पूजेच नाव नसे त्याच्यामध्ये पूजेचे किती. नावच ना या लिटमध्ये कोणी नंबर लागून ते. आणिजे या लिस्टमध्येेवढ्याचे म्हणजे ज्यांच्याकडे- लिस्ट मध्ये नाव आहे. पण त्याच्या एवढं कार्य ॲप आहे त्यांनाच कॉल चालल.
बरं मला नंबर द्याल मशी तुम्ही दोन तर हा माण जेचगा आपण त का दिले कोंचचीज
त्यांच्याकडे कार्य अप आहे का? सबमिट आपल्यासारखं चालू- कॉल आहे त्यांच कॉलात त्यांच्या कार्या पाून सुद्धा त्या काम करत नाही समजा हे बंद पडले कार्याची इ रिफ करून पुन्हा चालू करण्यात येत आहते कॉल मध्ये तसे कॉल कस -
हा तिथंच होतव का?
मगात मग काम बंद आहे ना रिफ्रेश करेल नाही त्या अपडेट वर करेलच नाही आ दोन दोन तीन तीन दिवसांवर अपडेट वर येते दर वेळेस अपडेट केल्ल तर अपडेट केलं का मग का ॲप चालू राहतं.
हम्म
म्हणजे अपडेट जर नाही केलं ते काय आहेत कोणीकडे चाल र
हम्
तर आपण ये ना मी मी पाहते नंबर लावून स तुम्हा देत ती लिस्ट ती लिस्ट तुम्हालाेतेंकेन कारण डबल डबल कट कराला आहेयी ती होते ना.
ह्
त्यांच्या कार्य चालू ऐकणे आहे.
ह मग झाल्या सात मिनटात आठ मिनटं आल्यात.
हा का.
हा दोन मिनिटच रा हम्म म तर्र घरची काय
ह कोर झाले.
हा शाळेत जायलय तै. म्हनल हे काम तरी बसलं बसले तरीून घ्या मग आज कोणी काही पाहणेरावने येणार नवत का आमही एवढं का फोन नव्हती करल कोणाला पण आता दुसरं गुण माहि झाल्यावर मग
हाव येतच मगोणी पण
हा
मी सगळे बणुम् सासून म्हणल कामा चा म्हणजे आ ते न्यन त्यांच्या माळ्यात झाले असं म्ह ते पोटुळा
हा त्याता चाली दोजन ते बाद बा रँकी लागून दि एक मागं होईल यांना का कोशून ती
हा आमची पहिली सगळे जळून गेले आता डबल लावली
मग आलचं तेच झालं जेवले त्याच्यानंतर मी प पाऊसा आल त्याला आणि दघा लावले ते एक वेळेस दोनसनी मधी तपशी उगली तर दोन दोन पाहच होते आणि मडप मी ते त्यासाठी चालते मला बादमी लवू काही पाहू ोस बास्त हे धर्मा दिस निघलोय दुसरा पाात
हा बा जाऊन द्याात मग काही थोड्या गिरी पण का म काम होत माग पुढं घण लिकवन डोवाक्या डाकय पडलं असत लिकवं जाज कमी लागतं
हो हो तेवढं झालंव
हव मी हाव नका त तोड माली जास्त लागेल वाट करतच्या
हे मांडलाचे जास्त
हम्म चालाल त अथण काता काय त कधऱ्यात अस
चरे ना त्या शिजलं होत त्या सग बुक्का मारे त्याला जक्त बोटेल होता
घरी कोंनाच दुपारी दस गरम करायचे तावन शेकाच तेल दस शेकल फरक पडत हो
हा मग ते पिशवू पाणी गरम करते पिशवू टाक ल श किे
हम्म
हमं आता काल थोडच ावखन गेलते काल गेलते याच्यावर दाखन मग थोडं परतॉ इंजेक्शन घेतलं मँ टु ते दिले डबलँ
हम् कोण द होन गलदी
हे रक तन त वाारत तेरादाा होलं तिथंच हम्म जईन पन मना शांग काढून म नाही असर काढावरटते मांडीचा
होव
जय ना हो बहिले का
हम्म
उद्या बरा जाई मला एक सरख वे
हा एकक्स वेज नस न काही पण तेी आता मक्कामा लागला म्हणून कंद अस तेी
एक सारच नाही म्हणा काही एक सरच टीचल टाचेल अस आपल्या चालू न दि दुख
बचावणच देईल त्या ना टिचला अस मग त्या श सुजला असतं पूरं पाय
हा
तु झालं ते केवसा झालं!
नाही ना बाई अजून पंचवीस गटच झाल्या बाकी गट तसेच पडले ते बी ते मग का कालच्या मॅडमला माहिती आलं मॅडम मला फोन नाही करी ना मे मेसेजवर मेसेज चाली टाकणं नाही आता घरी बस बस दोन गटच केल्या ते ते बाय आल होते तेराण त्यां दिली
बरं बोलून घ्याय जा असं म्ह तुम्ही त्यामुळे माझा असं प्रॉब्लेम मेंडाचा
हा ना याच्या झोपडपट्टी मध्ये तीन गट होते यांना बोललीित फोन करून
हम्म
सध्याकाडे क वत नाही आहे म्हण स
हा त्या पाच मिनिट गटावर पुर येन आ तर ज गट नाही गट तयार करवरतती मी
हा बाई टार्गेटच तेवढं दिल व विधवाचंरा सांगितले काही आपगाची करा सांगितली काही एककल मडचे करायला सागितले
काही विकयच मध्ये जेस ते करतो. दे घर तपण
हा ते दोन गट झाले मग ते बँकेत जाणं ती ते टार्गेटला सर काय आहे. ना मग कोांात पर् गि्रक ग आना टडाका पट त्याला फोटो असल्याशिवाय ते काम दरीत नाही गृहीत
हम बँकेत मी ते माझ्या पोरीचं ते आमच्या आमचं सारीत लेकीचं करायला गेलती ना
हा
तर त्या नंबर माझा त्या अकाउंटला पाहिलं. तुम म्हणले एक ते नंबर झालाच नाही. आपण मि यायला घेतला तो वेटला मग तो नंबर मला पासबुकला लिंक झाला मला लक्षातच नाही मग आम्ही तोच नबर द्यायला बघ दोघी महिले की जॉईन केला
मग
त्याला काय त्याने काल दाखवलं शनि नंबर जॉईनन दुसरा नंबर आण दुसरा पोस्टर नंबर चालणार पोस्ट बँकेत नसल्या
हा बँकेत नसलं तर पोस्टात चालतं पोस्ट चलत
ह
मला दिदीचं ब खोलायचंय खात आता सगळं केलता आम्ही या बँकेत खातं खोला नवीन नंबर लागत तो पोस्टाचं खोलायचं पोस्टमध्ये बी ते काय लहान पोरीचं पॅन कार्ड काढव मॅडम इतके दिवस होत म्हणे आता नाही होई ना आणि ते तिथे शाळेमध्ये लागू राहिला पासबुक ते
जाऊंदे काढ घेऊन या बंध
ह पण काढ ती काढे कुठ टाका मग माह मोबाईल मध्ये दोन का्ढ त्यांचे मोबाईल मध्ये दोन का्ड ते बाईच खोडलं तर बाईचे त्या टाकले.
ह ना ते काढाच पण ते